हॅलो. हॅलो.
हा आवाज येतोय ताई माझा?
बोला, बोला. तिळाच्या कशे बनवतात लाडू तुम्हीं आणि
आम्हीं तिळाचे तशेंच चिक्की जसं गुळाचा पाक बनवून करतो.
गुळाचा पाक म्हणजे कस प्रमाण? ह बरोबर.
तीळ भाजून घेतो आणि त्याच्यानंतर इथ गुळाचा पाक बनवतो. आणि मग इथं त्या तिळीमध्ये जसा लाग जसं लागता आम्ही थोडसं पाक टाकतो चमच्या-चमच्यानी, सिंगल चास मे चा म्हणतात ना तो. एक अ सात काय म्हणतात त्याला, एक तारी ताक -ताक म्हणतात हां तसा. आणि मग त्याला इथं चमचाने- चमचाने आम्हीं जसं-जसं लागत जातं ना, तसं- तसं पाक टाकत जातो त्याच्यामध्ये. कारण ते थंड झाल्यावरती होत नाही ना पटकन. हं.. त्याच्यामुळे मग, नाहीतर मग आम्हीं तिळाला भाजून ला गूळ आणि जसे शेंगदाण्याचे लाडू मिक्सर मध्ये फिरवून बनवतो ना,
हा, हा. ह.
ह.. तसं मग ते पण कुटून बनवतो तीळ आणि गुळ एकत्र.
अच्छा
हूं.. नाहीतर मग संक्रांतीला आमच्याकडे तीळ गुळ, शेंगदाणे असं तिघं एकत्र कुठून घेतात किंवा ग्राइंड करून घेतात. मिक्सरमध्ये दळून घेतात आणि मग येतात तस ते पण बनवतात लाडू.
हो, हो.. आमच्याकडे पण ते बनवतात.
म्हणजे वेगवेगडं बनवायचं काम नाही. हुं..
मग फिरायला कसा तुम बीच वगैरे वरती-?
हो जातो ना, हो... इकडे मुंबईलाच हे मग मुंबईला आम्हीं जातो फिरायला भरपूर बीचेस आहेत ईकडे.
तुमच्याकडे ते शॉपिंगचा कोणता आहे हो.? फेमस ते मोठं सीएसटी मार्केट.
सीएसटी ला अभूवे अं सीएसटी ला एक मोठं मार्केट आहे कपड्यांचं आणि एक इथंय बदलापूरला नाही उल्हासनगरला एक मार्केट आहे शॉपिंगचं कपड्यांसाठी खूप फेमस आहे ते.
अच्छा
स्वस्त दरात तिथे कपडे मिळतात आणि मुंबईला सीएसटी ला एक असले एक भुवनेश्वर मार्केट पेठ म्हणून आहे ते ज्वेलरी अ आपल्या दागिन्यांसाठी आहे ते
अच्छा अच्छा
हम्म तिथ दागिने स्वस्त मिळतात. हो हो मिळतात ना छान मिळतात. नंतर एक उल्हासनगरला जीन्सच्या पॅन्ट वगैरे असतात त्याचे कंपन्यांसारखं आहे तिथे खूप स्वस्त जीन्सच्या पॅन्टा कुठ पण मिळतात.
अच्छा अच्छा
हम्म मेकअपच्या प्रॉडक्टच पण आहे मार्केटिंग होलसेल
अच्छा हम् हम्
पण ते कसं विक्रीसाठी जर आपण घेतले ना तर मग ते आपल्याला होलसेल रेट चांगला मिळतो हो
अच्छा
तसं पण देतात ते, थोड स्वस्त दरात पण मग तरी
ओके.
तुम्ही कुठं कुठे जाता फिरायला.
आम्ही तर इकडे अ आमच्याकडे नाशिक मध्ये आहे ना नवश्या गणपती वगैरे ते आहे बघा पुण्यासारख आमच्या नाशिकमध्ये पण
हम्म हम् हम् हो आम्ही पण केलाय नाशिकला आलोय खूप फिरायला.
वॉटर पार्क आले कुठे कुठे आले
त्र्यंबकेश्वरला आलोय नऊशा गणपती गेलोय. गंगाघाट गेलोय तिथं आता गंगेची आरती सुरू झाली छान
हो बरोबर गोदाबा छान चालू झालंय.
ते आजच आरतीच दर्शन हा गोदा आरती हा तिथे गोदा पार्क पण झालाय नवीन
हो हो मस्त आम्ही आताच गेलोलो.
आम्ही पण जाऊन आलोय खूप छान असतते डी जे वगैरे आपण मनसोक्त छान डान्स वगैरे पण करू शकतो.
आणणारे ते नाचणारे असतात ना. हम्म
तुम्ही आलेत मुंबई फिरलेत का तुम्ही?
नाही हो नाही आराम कर आलोय. बँकेतून आली जवळ आली. एक बाकी
हो अलिबाग जवळये. कोकण अं, मला अंतर असं एक्झॅक्ट नाही सांगता येणार तुम्हाला?
हम्म तुम्ही गेल्यात का अलिबागला?
नाही अलिबाग नाही गेलोय आम्ही.
हम्म.
आम्ही तिकडे एलिफंटा वगैरे गेलोय. मुंबई वगैरे फिरलोय. बाकी ईकडे लोणावळा वैगेरे आहे जवळ, तिथे जाऊ फिरलोय. अलिबाग राहिले पणचा एरिया.
अलिबागला छा- छान आहे तिथं जाण्याची इच्छा आहे.
हां, आहे आमचं प्लॅनिंग जायचं आता बघू कधी सक्सेस पूर्ण होतय ते.
हो ना? आमच मे मध्येच ठेरलेलं होतं प्लॅन जायचं अलिबागला, पण मग मेंबर कमी असल्यामुळे परत कॅन्सल केलं आम्ही हम्म.
सगळे जास्त जण असलं की मग जरा मज्जा पण खूप येते आणि मग परवडतं पण ते ट्रीप छान.
तेच ना मग हां.
आम्ही पण नाशिकला फिरलो होतो मागच्या पावसाळ्यामध्ये. खूप छान प्रवास झाला होता आमचा. आणि
रिलेटिव्हस असतील तुमचे नाशिक मध्ये ना?
हो हो रिलेटिव्हस आहे आमची तिथे.
हम्म हम्म.
हम्म.
रिलेटिव्हस असले की मग काही नाही वाटत ओ.
हो.
राहाण्याची वगैरे सोय होते ना मग असं कुठे कसं कसं
हो ना हो कुठे जायचं म्ह टल की तिथे राहण्याची सोय वगैरे, अक्कलकोट वगैरे पण तिकडे आम्ही गेलो होत तर मग तिकडे रूम वैगेरे करूनच राहावं लागतं, किंवा भक्ती निवास वैगेरे असतात.
हो.
हम्म तशी सोय आहे सगळीकडे.
नाहीतर काय?
हो, शेगावला पण फिरलोय आम्ही खूप छान आहे. तिथलं तर अगदी म्हणजे तिथल्यासारखं दुसरीकडे कुठे आहेच नाही.
नाही नाही तिथ तरी आता त्या
हां.
आनंदसागर त्यांनी बंद केला, नाहीतर तिथं तो खूप सुंदर होतं आनंदसागर ओ.
हो आम्ही पण आधीच्या आनंदसागरला जाऊन आलोय. खूप सुंदर होत.
होय.
आणि आता पण त्यांनी म्हणजे ते भक्तांची एवढी छान सोय घेतलीये. त्यांना उभं राहण्यासाठी, रांगा लावण्यासाठी पण एवढं म्हणजे कमफ- आरामदायी असं दुसरीकडे कुठे आहेच नाही.
अच्छा! तुम्ही कधी गेलेल्या आणि?
हम्म?
तुम्ही कधी कोणत्या मंथमध्ये गेलेल्या?
कुठे म्हण आम्ही का? आता दोन महिने आधीच गेलो होतो आम्ही शेगावला.
अच्छा! अच्छा! अच्छा! चुकंन म्हणून.
लगेज वगैरे. सामान ठेवायला पण तिथं, छान. हो. स्वच्छता पण आहे आणि मेन म्हणजे, दुरून किती दुरून आले तुम्ही. तर त्याची सोय पण तिथे घेतली जाते.
हो, ना.
सामान तुमचं, व्यवस्थित सेफली राहतो. त्यात तुम्हाला नंबर वगैरे, रांगे त उभं राहण्यासाठी. हम्म. कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तुम्ही किती म्हणजे, म्हाताऱ्या माणसाला पण सोबत नेऊ शकतात आणि किती लहान मुलांना पण नेऊ शकतात.
हो, ना.
नाहीतर, एरवी दुसरीकडे जायचं असलं, कि मग असं टेन्शन पड तं की गड्या, यांना कसं न्यायचं. त्यांना कसं न्यायचं. त्यांचे हाल होतील का? पण शेगावला, कोणाचेच हाल होत नाही.
हो, ना. देवाचीच कृपा असावी, झाली.
होओ.
हम्.
म्हणजे तिथले ते व्यवस्थापन. त्यांनी छान केलंय, मेन म्हणजे.
हो. तसं म्हणजे तशी, दुसरीकडे नाहीच कुठे शाळा. शिर्डीला पण नाही, कुठच.
शिर्डीला पण नाहीये. अक्कलकोटला पण नाहीये तसं. हम्म.
आणि आता हे बघा ना, आपल्या गाणगापूरचं. गाणगापूरचं पण आहे. किती फेमस देवस्थान आहे. एवढं ट्रस्ट किती पैसे घेतात, तिथे. जेवढं देन - दानं वगैरे भरपूर होतं. पण तिथल्या, गावाचे अ नगर नगरपालिकेने स्वच्छताच ठेवलेली नाही. अजिबात.
हो, आम्ही पण गेलोय, गाणगापूरला. खूप म्हणजे, महाग पण खूपय तिथे आणि महागाच्या हिशोबाने कायी स् तशी हे पण नाही. सुविधा नाहीये.
म्हणजे अ ही आहे ना. श्रद्धा कितीत लोकांची. पण तिथं नगरपालि ची स्वच्छता वगैरे, काहीच नाही. मंदिराच्या आत. ऍक्च्युली.
दानधर्म किती करतात ना, लोक तिथं.
हो, हो. पण ज्याचा उपयोग नाहीये, पुरेपूर.
तेच ना, मग.
जसं शेगावला केला जातो. आणि शेगावला कचोरी पण खूप छान बरं ते, खाल्ली की नाही, तुम्ही.
काय म्हणता?
शेगावची कचोरी पण खूप छान असते. म्हटलं, खाल्ली की, नाही तुम्ही.
नाही ओ. शेगावला जायचंय मला. खूप इच्छाय, शेगावला जायचं.
हो, का? तिथली कचोरी नक्की ट्राय करा. जर गेले कधी
काय म्हणता?
तिथली कचोरी नक्की खाऊन पहा म्हटलं. खूप स छान असते.
हो, का? हो. खाईन नं. नक्की ट्राय करेन. हो.
हा शेगावची कचोरी खूप फेमस आहे. तशी बनतच नाही आपल्याकडून.
हो ना.
चालेल ना. चालेल कालपर्यंत हो तुमचा नंबर सेव करते मी. तुम्ही पण माझा नंबर सेव्ह करा अस.
हो हो करते करते.
हो. तुमचे पण दोन कॉल. माझे पण दोन कॉल्स बाकी ना अजून मग मी तुम्हा कुठपर्यंत आहे कॉल वर.
हो माझे मला वाटतं आता दोन कॉल राहिले असतील.
माझे पण दोनच बाकी आहेत.
हो का? मी ना तुम्हाला अजून एक नंबर देतो तुम्ही त्यांच्याशी बोला बोलाल ना? बोलणार का?
बोल ना. लेडिजच आहे ना?
हो हो लेडीजच आहे.
बोला ना. मग आपला आपल्याला थोडी सांभाळायची. त्याला देणार. आवडलं म मी बोलेल तुम्ही मला नंबर व्हॉटसॲप काय म्हणत नाही आता नाही वो आता थोडा आता तुमच्याशी एवढा कॉल करून म काम नाही राहला
बरं बरं.
हम्म चालेल मी रात्री आठ साडेआठ नंतर बोलते मी कॉल करून.
हो चालेल.
चालेल चालेल.